हॅलो नमस्कार सर.
राम राम हॅलो काय नाही कॉलेज चालू आहे. हो येतोय येतोय.
कॉलेज चालू आहे का? कॉलेज आम्ही शेती करतो.
अच्छा
हम् कॉलेज व्यतिरिक्त अजून काय करता?
हा नाही कॉलेज आहेसच थोड फार काम वगैरे स करत.
हा का हम हम्
अच्छा काय चालेल अच्छा कती काय लावले.
शेतीत तंबाटे लावायचे. तंबाटी लावू म्हटलं पण पाऊस पडा ना.
हा यावर्षी पाऊस पण अजून तर नाही आला.
हम् त्यामुळच तर मग बेड बेड वाढून ठेवलेले. पाडू मलला पटापू
हम्म बेड पाडलेय का.
हॅलो
वेड पाडलेय का म्हंटलं?
हो वेड पाडलेले आहे त्यात आता ख खाद भरून मग टमाटे लावले जात, हम्म हम्म त्याच्यावरती पेपर टाकतो ड्रीपा आथरने, मगं ह मग लावतो टमाटे, मग आता पाऊस पडल्याशिवाय तर लावता येणार नाही.
अच्छा, पाणी नाही का?
नाही ना पाणी नाही. आणि दुष्काळ पटुन राहिलाय.
अच्छा आमच्याकडे पण आम्ही मिरची वगैरे सगळे लावून ठेवलेय पाणी आवरत आली.
हा नरसी चालू आहे का म,
नाही चालू नाही लावली आहे.
कोणती?
आपली हिरवी तिखट मिरची
तिखट मिरची का, नाव काय मिरचीच व्हरायटी,
व्हरायटी ती लक्षात नाही माझ्या सध्या ओमेगा आहे. आणि
काय माहिती सांगु शकाल, यासाठी काॅल केलता थोडीशी आम्हाला समजेल अशी म्हणजे लावायला भविष्यात, काय काय केलं कसं केलं? ह काय पहिलं पण प्रोसिजर काय? ठोस कोण ते लावले किंवा काय असं?
व्हरायटीच नाव नेमक माझ लक्षात
व्हरायटी मग ती मिरची लावतानी सुरुवाती पासून प्रोसिजर काय बा असं,
सेम तुमच सेम तुमच्यासारखे भूत वगैरे पाडलेले होते आम्ही. हम्म त्याच्यानंतर कोक कोकोपीठ ते टाक टाकलेलत पर फर्टिलायझर्स काय स्प्रे केले त्याच्यावरती, नंतर पेपर टाकून ते जवळपास पूर्ण भिजू दिले. त्यानंतर मिरची लागवड केली.
हम्म!
त्या त्यानंतर काही त्यांना औषधे वगैरे मारली पण आता सध्या तर काही पाऊस नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर चालू पाणी
हम!
त्यात आता परत घरामागे परत हि लावलंय. वाल लावलाय तो आता बांधाय चालू हाय तो. वाल चांगला आहे. आता बांधलेला आहे आता
फुल सेटिंग झाली का? किती दिवसाचा झाला वाल साधारणता.
साधारणतः तो दीड महिन्याचा झालायं.
दीड महिना झालाय का? वालाला काय काय पाउंड्री मारताय. कसे डोस लावलेत काय?
सध्यात काहीच नाही, कीटकनाशक आणि पोषक वरतीच चालू आहे. एवढं काही वालाला गरज नाही पडत. स्टार्टिंग ला फर्टिलायझर दिलं तेवढंच,
हा फुल सेटिंग ला अडचण येते का या टेम्परेचर मु काही,
सध्या तरी इथे पाणी चालू आहे मग त्यांना आता पाणी गेम पडत चालल त्याच्यामुळ काही विरीतले साठवण्याचे पाणी सगळं विहिरे आहे त्यात संपतारीच्यावळ बस पाहिन.
हो, ग म्हणजे तुमच्याकडे पाण्याचा स्रोत म्हणून विहीर आहे. अजून काय बोर काही पाठ कालवा.
पाठ आहे आमच्याकडे पाटाला काही पाणी येत नाही एवढं.
मुलगा.
हा बोर आहेत ते पण कमी पडत चाललय आता.
हा-हा
बाकी शेतीला काय जोडी.
शेतीला जोडी काय ट्रॅक्टरचा धांंदा आहे काही म्हशी आहे गायी आहे,
किती गाय आहे.
एक गाय आहे सहा शेळ्या आहेत.
बाकी काही ट्रॅक्टर मार्केटला जाणे, काही पेपर टाचणी. हो जोडधंदा टाकला वरती, हे गाईच्या
दरवर्षी ताबाटच लावतात तुम्ही?
हो तंबाटी असतात मठी पिके असतात कांदे असतात बरेसे पिके असतात. सविस्तर तुम्हाला तबट्या वरती काही माहिती असेल तर आम्हाला सांगाव तांबटीवरती आम्ही जेवतो तांबटे लावू. मिरचेलावत आम्हाला काम येईल ते माहिती सांगा काय असले तर,
नाही सध्या मिची म्हणजे मीच बघतोय मी जास्त कॉलेज बघतो पप्पा बघता, बाकी काय आमच्याकडे ज्या मी सध्या मी सुटी होती म्हणून एक मित्र आहे माझा. त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग तिकडं चालोय आम्ही. तिकडं काम चालू सध्या तर आज सुट्टीवरती होतो त्याच्यामुळे
मग आता तुम्ही त्याच्याबरोबर फिरायला म्हणून चाललेय, का काम म्हणून
नाही का कामा म्हणून जातो आम्ही. विषय असा आहे, ते तुम्ही स्मार्ट मीटरच ऐकले असेल आता नवीन.
काय काय?
स्मार्ट मीटरचे एमएससी बी आहे.
हा स्मार्ट मीटर हो. हो हो स्मार्ट मीटर ऐकलय.
हा ते इन्स्टॉलिंगचे काम आहे.
हम्म हम्म मग हो का, मग तुम्ही पार्ट टाइम ते करणार बुआ आता.
हम्म पाच नाही कॉलेज बघून कॉलेज स्टार्ट होईपर्यंत. नाहीतर मग बघू
हा हा आता पेमेंट कस आहे. फुकटचे शी
नाही नाही पेमेंट वर हे ते मीटर इन्स्टॉलमेंट तुम्ही जवढे दिवसाल करशाल तेवढे पेमेंट तुमच.
उदाहरणार्थ कस.
सपोज तुम्ही एक मीटर मागे ऐंशी रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे.
हम्म
दिवसाला दहा बसवा. नाही तर शंभर बसवा. तुमची इच्छा आहे.
हो तुमच्या वरती काम आणि पेमेंट हे आहे बवा. तुम्ही किती काम करता. हो तुम्ही जर शंभर बसवले तर आठ हजार रुपये आहे बवा. उदाहरणार्थ तुमच्यावरती काम डिपेंड
हा तस आपल्या स गावात गेलो आपल्या इझी पंधरा वीस मीटर भेटून जातात.
हम्म
चाललंय पेमेंट हा आता द्या सुट सध्या सुट्ट्या चालू आहेत. त्याच्यामुळे काही काम नाहीये.
हम्म हम्म
अच्छा बाकी
कितवीला होते या वर्षी. कॉलेज हा हो जेवण झालेलं आहे. तुमच
आमचही झाल. कॉलेजला मी आ आज आहे ना विषय अस तो मीटरचा वरून स्टॉक येतो ना आमच्याकडे. तो पूर्ण संप राय. तो आज रात्री डिलव्हरी होईल त्याच्यानंतर उद्यापासून काम होईल.
अच्छा
हम्म
बाकी पाणी किती आहे तुमच्याकडे. आता पाणी आहे का पुरेसं.
पुरेस नाही आहे ना म्हणून तर थांबलो आहे. टमाटे लावायला पुरेस पाणी नाही. आम्हाला द्राक्ष बाग्याला पाणी द्यावं लागतं. टंबाट्याला पाणी द्यायचं म्हटलं
द्राक्ष बाग चा चांगला असेल का? चांगला आहे का?
हो. ह म्हणजे आता सध्या तरी म्हणजे काढीचा प्रोसिजर राहती त्याच्यात. फवारनीचे काउंटर हे ते मारतो. मग त्याच्यानंतर जे आपण म्हणतो ऑगस्ट एंडिंगला आपण घोडीबारीची छाटणी म्हणतो. तेव्हा फळधाराला आपण कटिंग करीत असतो आता फक्त फळ सेटिंग साठी करड केलेली असते त्यात काडी नवीन काडी तयार कलम तयार करणे. त्याच्यात फळाची प्रोसिजर साठी पाउंड्री मारणे केमिकल मारणे ते फळाची मध्ये बंच सेट करून घेणे. असे काम असतात. मग आता तर ते खाली थोडासा टाइम मोकळा अस त्याच्यामुळे तांबाटे लावतो नाही. तंबाटी करायला परवडते नाहीं
हा आता पाऊसच नाही या वर्षी काय अजून
हा खर्च तर खूप होऊन जातात.
अ खर्च खूप होऊ गेला अर ते सोडायची आमची मिरची सोडायची पाय आली आता.
र म आता मग आखर्च व्यर्थच जाईल का मग आता.
हो मग काय आता
ऑप्शन नाही.
हम्म हम्म. घरात कोण कोण आहे किती म हम्म काय म्हणता? नाही विशय पूर्ण करा ना तुमच्याला काय सांगत होते मला मिर्ची बद्दल..
हा मिरचीच सपोज आता जर पाणी जरी टाकायचं असल त्याला अस टँकर करून वाहणारे आपण किती वाहणारे पाणी.
हो टँकर काय फ्री मथे येणार नाही.
तेच न त्याची इन्व्हेस्टमेंट असते शिवाय. पाऊसाला शिवाय पर्याय आहे नाही टँकर किती वाहणार आहे आपण.
हो ते काय तेवढं टेंकर मध्ये किती भरणार एक. टँकर म्हणजे सपोज किती पाणी बसणारे पाच हजार लिटर जास्तीत जास्त.
हा मॅक्स ते आपल्यालाना कि एक दोन पाणी देऊ आपण मिरची नाहीच.
ह ह ते बघ ते चालू पुरत जर पुढं पाश्व पावसाची शाश्वती असली.. फक्त आपलं जर आत्ता मरत असली तर लावून दरीची पंधरा दिवसा करता.
रिकामा ऑडिओ
पण जर पाऊस नाहीच पडला तर मग ट. टँकर तें पैसा खर्च फुकट जाणार, पुन्हा आता मिरची लावलेली, तो पैसा सा जानार.
तेच ना ते आता आमच्या गावात. चाललंय भरपूर जण सोडून दिले डारेक्ट आता.
तुमच्याशी बोलून आनंद झाला धन्यवाद वेळ दिलेल्या गलाबद्दल.
थॅँक य्यू.